हॅलो. हम्म हम्म आवाज येत आहे काम
हो येतय बोल.
करालस.
काय नाही बसल बा आता जेवलो तू जेवलीस.
लवकरच जेवली.
होय भूक लागत नाही या दिवसातली
हो हे वागत पाऊसा थंडी अग बण दे ना हम्म ह् थंडीने वा ते भूक लागते.
दोनदा जेोललो मी आता सकाळपासून
हा बाय.
तू कुठेह्यास.
मी आहे ऑफिस मध्ये
होय.
आता एकला सुट्टी करायच जायचं जेव्हायला.
हा हा घरी जाते सोय.
हम्म जवळच आहे ना घराजवळ मला.
हा आ मला आटला डबा घेऊन येतेस का काय?
पावसाळ ते गरम गरम खायला पण भारी वाटते.
अ अ हे. तब्येत जाड होत असेल की मग गरम गरम खाऊन
हम्म गाडो त नाही ग. झाड आहे मी बारीकच आहे.
होय सोड म्हणाले ग गरम गरम खातेस म्हणून म्हणलं.
म्हणजे ह्या टास्क ला परत इश्यू जाय लागले. म्हणजे मी काल एकटीला कॉल केला होता म त्यानंतर अ म्हणजे मला कॉलिंग आलेलं ना पण त्यानंतर तर मी काहीच केलं नाही ना. काल म्हणजे काल रात्री जे नऊला तिच्याशी बोललो मग त्यानंतर आता तुला ला पण त्याच्या आधी पाच सहा कॉल ते हेच दाखवाले झिरो सेकंड पडले. आणि मग आणि कॉलिंग ला आले.
हा हा काल खर ती मीटिंग होती की त्याला जॉईन झाली नव्हतीस मग तू
कधी?
ते गुगल मिीटिंग होती वाढते की तुमच्या ग्रुपला आली नाही काय ती लिंक
नाही आलेलीती
मग ते बहुतेक आधीच्या ग्रुपला पाठवलेलं वाटतं व्हॉटसअपवरर ते पण चालू होता आणि गुगल मीट वर पण चालू होता.
करायला गेलेलं त्यामुळे फोनकडे काही लक्षच नव्हतं.
हा हा.
पण ते म्हणजे मी ते माझे सरांना विचारले लग नाही. का म्ह क टस् कंटिन्यू करा म्हं ग मग आ पण त म्हणे चार पाच कॉल म्हणजे सगळ्यांना तो प्रॉब्लेम होत होता. क झिरो सेकड पडल कॉल लावला नसला तरी पण कॉलिंग पडला. मग म त्यानंतर तर मग सर काय म्हटलं कंटिन्यू करा मग तेसं पडल्यानंतर आता पण कॉलिंग टाकायला म्हणजे, कॉल आपण नंबर ऍड करतोय बघ तिथं, कॉल लावायसाठी मला ते याय लागलंय रकाना मग म्हणून मी तुला लावला. बघूया म्हटलं कंटिन्यू करूया म्हटलं कधी बंद पडेल जव्हा पडेल.
ह मग आता किती म्हणजे किती कंप्लेंट दाखवते मग तुला
आणि आता केलाय हा दहावा केलाय पण तिथ कसं दाखवते अ तीस. अ वीस पैकी काय तर पंधरा काय तीस पैकी वीस असं दाखवायल.
कंप्लीट आहे तसं.
हम्म.
तेव्हा जरा ह्या टास्कचे प्रॉब्लेम चालू आहे जेवढं होते तेवढं करायचं मग मा फक्त पं प्ट झाल्यात पंधराचे एररच आला.
आणि ना विन पण येणार ग टास्क असं झाले.
नाही ग हा टास्क कम्प्लीट केला ना मग पुढचे येणार आहेत.
पण ह्या टास्कला इशूच व्हालात ना आम्ही कॉल करायच्या आधी त्या आमचे कॉलमध्ये झिरो सेकंड सॅड व्हाला आहे. मग ते आम्ही कॉल केलेला नाही आहे ना मासं चुकून वेस्टच होते ना कॉल तो
मग होय माझं तसच झालं माणझे पंधरा कॉल वेस्ट झालं त्या मॅडम म्हटलं आता राहू दे तू हा. करू नकोस टास्क आणि पुढचे मग मला दोन टास्क आलेत आता, ट्रान्स्क्रिप्शनचा पण आलाय आणि रेकॉर्डिंग पण आलाय मग मी सायमल टेनस दोन्ही पण करायला लागलो
मग आता ते मी ग्रुप व टाकलंय. तरी ग पण पण काही त्याला अजून रुखला आलेला नाही आहे. स्क्रीन शर्टपाटल क म्हणजे काल कॉल करून पुन्हा तोच प्रॉब्लेम यायलाय म्हण नकी, ते टास्क दाखते.
हा सगळे ग्रुपला मे जीजस करायलात ना! मग प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय देन पॉसिबल होत नाही, म्हणून काल गुगल मिटिंग ठेवलेली, मग त्यात सगळे इश्यू तू सांगत होते मला असं होते, तसं होते, म्हणून मग म्हणून म्हणलं तू जॉईन झाले नव्हतेस का?
पण त्याचे काही लिंक आले नव्हती ना या फोन अ फ्रेंड ग्रुपला?
नाही बहुतेक मग कोणती आलेली कुनासठाउक, मग ते आता मी ज्या ग्रुपला ऍड आहे त्यात आहे वाटत. ती लिंक.
त्या ग्रुपला मी ॲड दिसतेय का?
नाही नाही, तो इकड वेगळा ग्रुप होता तो, जर परत आता कधी असेल तर मग मी तुला ती लिंक पाठवते म्हणजे, जॉईन हो वाटलं तर तुला, हम्म! त्यात सगळे सांगत होते इश्यू असं होतेय तसं होतेय म्हणून. आणि त्या मॅडमांनी पण बोलल्या की तुमचे काय इशू असतील ते फक्त गुगल मिटींगलाच सांगायचे. ग्रुपला काय मेसेजेस करत बसायचं नाही किंवा पर्सनलला पण करायचं नाही आम्ही पर्सनल ला मॅसेजेस केला, तर रिप्लाय देणार नाही असं.
ग्रुपला पण करायचं नाही?
नाही ग्रुपला त्यांनी जेवढंच सांगतील तेवढंच म्हणजे स्क्रीनशॉट पाठवा किंवा टास्क कंप्लीट झालेत तेच स्क्रीनशॉट टाकत होतो ना, तेवढंच तेवढंच करायचं. बाकीचे काय मला, इशू ते हेल्प ग्रुप वरती करायचा, किंवा मग ते मीट गुगल मीट चालू करतील तेव्हा त्या सांगायचं असतं काही तरी म्हणत होत्या मॅडम त्या. काल, मी पण लेट जॉईन झालेले सोड मला वा टलं पा मला वाटतेय पाउनेनऊ वाजलेले मला जॉईन व्हायला.
हम्म!
कारण घरी काल स आठ ला होती वाटत मीटिंग, मग माझं घरी काल काम असते आमचा बा जार असतोय काल.
त्याच्यामुळ आ वरल तरी पण मी काम करत करतच ती मीटिंग जॉईन झालेली.
तेचं ग ते काय समजणाचं झालंय ना!
हो,
मग आता कधी ना मग मी काय करायले टास्क कॉन्टिनुए करायले. म्हणजे जोपर्यंत मला ते कॉलिंग टाकायला यायला ना नंबर टाकायला तोपर्यंत मी कंटिन्यू करणार. जोपर्यंत आता नवीन टास्क येत नाही तोपर्यंत हा तर कंटिन्यू करावाच लागणार येना.
स्टेटस दिसतं नाहीत तो तुला तो आणि गुगल फॉर्म भरायला लागतोय मेन म्हणजे दुसऱ्या टास्क मिळण्यासाठी.
होय काय, खर तो एकदाच दिलेला ना फोन अ फ्रेंडचा?
फोन अ फ्रेंडचा झाला परत ट्रान्स्क्रिप्शनचा पण दिला असेल की गुगल फॉर्म?
जर असला तर पाठव मला मी भरलेला नाही वाटत. फक्त मी फोन अ फ्रेंडचा भरलाय.
क्रोमला हिस्ट्री दिसते की चेक कर.
अगं होय मी फक्त फोन अ फ्रेंडचाचं भरलाय दुसरा भरलेलाच नाही.
मग तेच जर फोन अ फ्रेंडचा म्हणजे थोड्या जणांचं कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी ट्रान्स्क्रिप्शनची लिंक पाठवलेली गुगल फॉर्म ची, मग तो फिल करायचा होता. मग टास्क सायन झा होणार होते ते.
असं सगळं होत ते. हॅलो.
ह ह ह बाबा सांगू आहे. हम्म. ब. काम येतो.